हॉलो अरे आंता दोन कॉल चालतं रे.
आंजय कायं.
शवलां हम्मं.
हम्मं
हॅलो हॅलो अरे तो एक कॉल ऊचलंला नाहीं नां तो एक कॉल कॅन्सल झालां
हां हो तांव ते आपऍमचं नव्हतं हांव कां नाहींतांवा नवतं नांफ मध्यें मगं बातमी द्यालो
एवढं एक कं नच्यां नंतरचं एक फक्तं आंता फक्तं चांगला करं यांच्या नंतरचां पनं निवड एवढां एक उचलो तरं तरं ऍप मं थांब बघतो यांच्या नंतरचां कॉल
तुं बारं वरं
एक कॉल नां चालल्या संच
अं नाहीं मलां सांगणारं म्हणजे जावं करायचं आहे कां तवां मंग मी कामूंन जातो
केल्यानंतर लगेचं कॉल करं तु येगी मी लगेच कॉल करतो लगेच हे कंट झाल्यानंतर हम्मं
हम्मं
दांखू राहिले वरंकातं
मंग तूं शहअंर सगळ्यांच पुढे बाबां तूं शहर करते
दनं दनं दनं दनं चालूं असं नां सगळं
अं
हॅलो
तुं शरमं कारं चं सगळ्यांचं पुढल गी दोन दोन तांस पुढले गी
अ एवढे कॉल बोलू आपन आ.
अ.
हॅलो. एवढे कॉल बोलू, मग नंतर जरा का, आर्धे तासाच गॅप घेऊन मग नंतर तू खत टाक. मग नंतर परत एक करू. कारण की, याच्यानंतर लगेच जर केलं त तर झिरो सेकंदच होऊ देईणात. मग लास्ट कॉल घेऊया एक न याच्यानंतर जे मग झालं. हा म त्याच्यानंतर. आता एवढं झालं का, मग नंतर थोडं थांबून करन, मी तुला अर्ध्या एक तासानं.
बरं, बर.
तूला फोन लवीन पहिले. मग नंतर लवीन असं.
हा, पहिले फोन लाव. न मग नंतर लाव.
आता ती रिकामे एक कॉल गेला. शंभर म शंभर गेले, तो ऐंशी गेले. ऐंशी रुपये चालले गेल तइ.
हा. काय मग आता?
एक गोणीचा फायदा होत होता तुमचा.
ह, हा.
आठ अन आठ सोळा. म्हणजे, पंच्याऐंशी रुपयेची गोणी गेली तुझ्या दारातली.
हा. दिडशे रुपये गोणीय ते बाबा.
अन् आठ न आठ. मी अर्धी गुणी टाका. समज आ अर्धी गुणी ऐंशी. एका कॉलचे ऐंशी रुपये भेटन तुला.
ना आ.
त्यात मद दाख विल तसं, भेटतय की नाही भेटतय. पण, तुला शंभर टक्के पैसे भेटतेय. आरदल भेटले ना.
हा, का?
हम्म. त्याज का तेज माग चालू करून दिलं. आता म्या तुला फोन लावू राहिलो, म्हणून तो चालू हुईन. जर म्या तुला फोन नसता लावला तुझं चालू नसत झालं.
हां.
कारण की, ते कॉल केल्यानंतरच, पलीकडच्या माणसाचं चालू होतं. आता मी कॉल करल म्हणून तुजं चालू झालं.
ना हा.
अहं.
कुठून आणली तुम्ही ट्रीक?
आ.
कोण दिले, तो कोण गेलतं, लय आज?
ते बचत गटा थ्रू भेटेल ते आम्हाला.
हाव का?
तुम्ही बी आसंना बचत गटात?
हा.
आहे का? ते दा- दहा जणीचं बही ते पैश भरत महिन्याला, कित शंभर- दोनशे रुपये भरतेत. हा तीच.
शंभर रुपये महिना.
हम्.
आहे.
आपल्या, आपल्या बोरासाठीच ते. जरा का गरीबय. असं, तसं.
हा.
पण एकही दिवस सांगेल नव्हतं मला माहित नव्हतं माय मोईलमध्ये सहा सात महिन्यापासून ॲप होतं ते पण चालूच होत न्हवतं. आता हे कॉलिंगच आलं त्याच्यामुळे चालू झालं क काय झालं काय माहिती.
कॉलिंगच आल असन त्यांच्यामुळ चाल ते
हा, नाही तर झाल नसत झालं ते बी कोणाचच.
बरं आहे ना पण गरजं पोरासाठीच असतप.
हां.
चिवड्या येतो का नाही तुमचा.
इन्न.
नावाने टाकल्या आल्या हरखा चिवडा, माणूस घरी गेला काय ते.
हं.
गोवण्या टाकून आन ते, ती म्हणते तीनं वीस चोवीस गोण्या टाक नाही दुसऱ्या टाक ने की.
नाही नाही एवढ्याशा जाागेवर.
किती एक्कर आहे ते, वीस गोण्या होण्या नंतर दहा एकर आणती.
हा म्हणजे एका वावरात दहा टाकायचे आहे.
हा.
आणि एका वावरामध्ये साय वाटतय.
अन‌ किती एकरची पट्टी आहे ती गो पावर
किती एकरची असना होय पट्टी, पट्टी किती एकरची असनी. तरी
चार एकरची दहा कोण्या.
हम्म.
दोन एक्करला आम्ही बी टाकल्या साडेतीन बरोबर यार. इवऱ्या आहे ना, दोन इवऱ्या ए डी ए पी पंधरा पंधरा ते असन.
गंध्या चिंचार कसमी ग मिक्सर अ ग्लेथी मिक्स
बा बा बाव चार इवऱ्या असन चार वेगळ्या असन एक दोई झिंगा असन त्यात.
हां.
झिंंग सरत हाय काळ पावडर आहे त्यात.
हां.
हं ग.
ते ब एका वाकडीत जाऊनच झालं पाहिजे बरं.
काय म्हणलं ते.
एका बाटलीतच जेऊन जाऊन झालं पाहिजे.
म्हणजे दोन दोन तास.
हां.
चार तास.
हम्म.
दोन दोन तास येऊ राहिल्या का.
हां.
त्यालासा त्यानं एकवा पिढीत
हां.
तुमच्या बांगाच्या वाटतं द्यायना पाहायला.
साईटला व्हा कि, कोण ते बाबा, नाही रे.
मग
मी कोण, ये हा फरकच आमच्या ते सांगून ना उरलं नाही, उरलेच पाहिजे नाही मग आम्हाला.
तुमच्या बरंय.
नाही नाही, आमचं आमचं आहे ना पटांगण.
होय काय.
हम्म.
त्याने आला काय.
हां
बरंय मग, सहा जण झाले तुम्ही.
हम्म.
आरामशिर टाकशन तुम्ही आता दहा गोण्या, कमी कमी तुम्ही बारा ऐक वाजेपर्यंत टाकशील.
हां.
माझ्या होती म्हंटल्यावर ट्रेन झाल्यात
हम्म. अर्ध्यावावरतलं की म्हणे आ म्हणजे अर्धवरच होत आला समजून घ्या आता डायरेक्ट.
म्हणजे झालास ना अर् खत संपल असल.
हां.
गोण्या गोण्या भरून आणेल, हे अर्धा ले काडून.
नाही नाही, पात्र बस शेट, आहे ना मध्ये काढलेलं त्या.
शेड मध्ये आहे म्हणे,, हम्म. आला आता जास्त जोरात आला पटकर आता.
जोरात आला जास्त.
तुमच्याकडं काहीच नाही पाऊस तिकडं.
इकडं काहीच नाही ती भूर भूर बी नाही आली इकडं.
तुमचं होऊन आत्ता आवरल मग.
हम्म.
बरंय ना, पाऊस नाही पडला पाहिजे.
पाऊस नाही पडला तर मग आहे, नाही कालवून ठेवल आहे बाबा ते टाकणच पडल.
तुमचे काय आले ल टाकण्याचे.
मग
बरोबर आहे ना आता ज काकणारडून वल्यात बि चिल्ल्यात बी.
तु मग
मग त्याच्यामुळं.
अक्षय घरी येऊ राहिला म्हणत्या.
नाही रे, म्हणजे कायम साठी नाही येऊ राहिलं..
काय
हा रेड टाकायसाठी, त्याच्याकडे झालंय जा मग मी त्याचे खाता वन एवर.
ते नाही येणार.
ते घरी टाकून तिला डेंजर य ते.
हा आण त्योव. जी गोणी चालू ते आपण टाकू, पण बाकीच नाही टाकणार ना ते होऊन जातं.
हा चि गोळी झाली होती गोळी
आपण हा म्हणाच, अन् बाकीत पोरं नाही म्हणते म्हण ते कसंय?
पट, खरं चांगलं चाल बर का आता जास्त.
हा इकडे लागू राहील थेंब थेंब ते लागू राहिल एवढ लागू राहील.
चांगलं टप्पू आहे का पाणीलागे.
हा थोडा आहे एवढं नाही भुरभूर आहे पण मग जरा का जोर आहे ते चांगली.
होऊ काय.
हम्म वा.
जाऊदे आता यायचेच दिवस आहे त्याचे.
पाऊसचा दिवस आहे आता.
हा आता जर पाणी किती वापरात राहायचं
आत्यालवर पाणी किती वाहत राहतं.
हा ना आपण बोतज आहे ना.
हम्म.
अरे ति तळं भरा ना आले त तळं कधी भरणा भरो.
कोणत रे? कानमळाचा का?
हाना भरणं का ते यावर्षी?
तेने भरत राखीना असं या वर्षी नाही भरत तें वाटत म्हणजे राखल जागल चांगलं जरा पलटना.
याच्या भरलं पाहिजे पोळ्याला भरला पाहिजे.
हा पोळ्याला ना.
हम्म.
पोळ्याला भरलं तर चांगलच आहे मी लगेच येतो घ्यायला. घेऊन चलना लगेच भरून ठेव ना गोणी लगेच घ्यायला येतो ना डबल.
हम्म.
पोळा आल्यावर भरल्या तर चांगलंच आहे नाही मग या वर्षी असं दिसतं मला मग.
हा या वर्ष पण मग पाऊस आहे ना असं भूर भूर जास्त नाही.
हा पाणी पुरणार नाही यावर्षी बाजकी आणायची का तू तिकड चल आय तुषा चल. कार्तिक सर म्हणते बाचके आणायचे. चल रे कॉल आल्या भाजके उचलायचे चल. नाही पाऊस नाही आला रे.
नाही कॅश आहे डायरेक्ट
काहीच नाही बर अ
आता तुला डायरेक्ट मी अर्ध्या तासाने करणार आता तू काम कर
हा मला फोन करतो लावास पहिल्या
हा एक ला आवाज पल कॉल करून तुला आता म दोन चार मिनटात झाला त गेट कल कट आवाज नाही आला समजून घे झाला कट
बरं बर
फोन लावतो फोन लावल्यावर
हा फटकेल म्हणते गावाकडें